हा बोला हो आवाज येतोय बोला की
आता कोणत्या विषयावर बोलूया
नाही आहे तोच विषय कंटिन्यू करा की आपला शाळेचा जो चालला होता ना तोच कंटिन्यू करा तुम्ही म्हणाला ना सिलेबस वगैरे वेगवेगळे आहेत
हो -हो सिलेबस वेगवेगळेच आहेत आता आमची जी इंग्लिश मिडयम शाळा ना त ठरते कुठला सिलेबस घ्यायंच घ्याय का दुसरा कुठला त्या घ्यायचा हा मग प्रत्येक वर्षी नवीन पुस्तकं घ्यायला लागतात मग सहा हजाराची पाच हजाराची
अरे बापरे आणि ही पुस्तकं प्रोव्हाइड पण शाळाच करते बरोबर ना
पुस्तक प्र शाळेमधूनच घ्यायची त्यांनी जी लोक प्रिंटेड म्हणजे छापलेली किंमत असते ना त्याच्यावर स्टिककर लावतात लोक ह्यांची किंमत म्हणजे देतात आणि सगळी बुक घ्यायची ते चित्रकला डायरी
होय सगळं घ्यायला लागतंय
हो पाच पाच सहा सहा हजाराची ग करीण त्या शाव असना श प्रिंट केलेलं त्याच वया घ्यायची दुसऱ्या बाहेरून आणले तर ते चालत नाही त्यांना हो पण सारखे पैसे भरा शाळेत आयडेंटिटी कार्ड आलं पैसे भरा परत कशा फी भरायचे पैसे भरा सारखे फिचवा म्हणजे पैसे भरतच राहावा आजकाल नव्यामध्ये हो आजकाल जमीन सुरू झा गव्हर्नमेंट कडूनच झाले काय माहिती ए आय म्हणून
नाही नाही नाही हे गव्हर्मेंट कडून चालू झालेलं नाहीये ही नवीन चालू केलेली नवीन कि मा आहेत बिझनेसवाल्या ह्या बिझनेस आहे बिझनेस न एज्युकेशन
मग आता आमच्या शाळे सात चार हजार रुपये फी वाढवली का तर आता नवीन ए आयला नाहीेणार मुलांना
हह
यायचं लेक्चर आठवड्यातून एकदा किंवाव दिवसातून एकदा तर नेतच नाही तो आठवड्यातून एकदा न नेत पण नाहीत क््युली कम्पुटर लॅबचे वगैरे पैसे देतात
हा
आधी म्हणजे एकदा मुलांना कम्प्युटर किंवा त्यांना त्या चालवाई पण देत नाही त्या
अ हात लावून देत नाही ते नाही खराब होते म्हणून
हा आता ए आयला पण नवीन शिक्षक वगैरेमय किंवा मग नवीन कॅम्प्युटर वगैरे आणले.. आता त्याची लॅब वगैरे तयार केली... कि लगेच फी वाढवली तीन तीन चार चार हजार रुपये का तर आता एक... सुरू झाय किंवा नवीन ऍडमिशन... र त्यांनी खूप जाहिरात बाजी वगैरे केली जाहिरात वगैरे ए.,
आणि म आप... पण आपण त्यात जातो हो म्हणजे आपलं आपलं म्हणणं काय असते पोरांनो शिकाव बाबा... ही जी चाललय ती त्याला माहिती अस ही एक पालकां.. चा उद्देश असतोय त्यामुळे पालक पण जाऊ दे गेले तर शिकते नव पोरग असं असते...
नाही नाही आपण कसं म्हणतो आता माणूस चंद्रावर पोचला मंगळाव पोचला जग किती पुढं चाललंय.... आपल्या पण मुलाला यायला पाहिजे आपला मुलगा मागे पडता कामा... अस किं मुलगा जरी इंरे.. वगैरे त तर त्याला स्टेज डेअरिंग व्हायला पाहिजे वा इंग्लिश बोलता यायला पाहिजे. मग इंग्लिश नाही बोलता आलं तर मुलांना कसं म्हणजे... होणार नाही त्यांना नोकरी जॉब वगैरे भेटणार नाही त्यामुळे आमचा प्रयत्न... की आप इंग्लिश कसं मराठी मीडियम च आमच जरा कच्च आहे या म्हणजे आम्हाला क... पाचवी नंतर आम्हाला इंगलिश होत पाचवी ते एबीसीडी
हो पाचवीलाच एबिसीडी होती...
पाचवीत सुरु झाला आमच एबीसीडी वगैरे हे ते...
आम्हाला कुठे हो... तर आम्हाला पण पाचवीलाच एबीसीडी चालू झाली आम्ही पाचवी नंतर शिकलोय खरं इंग्लिश काय आहे ते.... तोपर्यंत आमचं सगळं मराठीमध्येच होतं...
ग्रामरचा वगैरे तर आमच काय म्हणजे माहितच नव्हतं पतच नव्हता आजकालच्या मुलांना कसं... प्ले ग्रुप पासून इंग्लिश... मग आम्ही आमची मुलं इंग्लिश मिीडियमला घालायची का तर आपल्या बाबतीत जे झालं ते मुलांना होऊ नये. आपल्याला नंतर अकरावी बारावी किती एकदम सायन्स इंग्लिश मधून मग... सगळं डोकवणं जायचं मग... कमी मार्क्स पडायचे... जे झालं ते आपल्या मुला होऊ ने म्हणूनना इंग्लिश मीडियम ला घालायचं पण ते इंग्लिश मिडियम. बाजार व्यापारच केलाय ते शाळेंचा...
मग काय?
आपण म्हणजे ते शिक्षक वगैरे पात्रतेचे त्या नसतात प्रायव्हेट शाळा असतात.... कोण विचारत आहे मग अस.... शिक्षक पगारात वगैरे मग त्याच लेवल न शिकवणार...
हो तसच असतं आजकाल पैशासारखंच आहे आता मीच माझ... आसपासचे शिक्षक लोक बघते ना ते मला धडधडीतच म्हणतात. मॅडम तुम्ही ना जास्त सांगताय म्हणे तुम्ही जास्त काही सांगत जाऊ नका मुलांना... जेवढं सांगितलंय ना... ही एवढं शिकवायचं आहे आता काहीत तुम्ही एबीसीडी शिकवता ती एबीसीडी कशी.... शिकायची हे सांगू नका ते फक्त ए आहे ते बी आहे.... एवढंच सांगायचं....
हा फक्त अस मुलांना अस र रटवून घ्यायचं म्हण... तोंड पाठ करून घ्यायचं त्याला म्हणजे अस....
सांगू नका क ते कस असतय कसं बनलय ह्या गोष्टी सगळं पाठीमाग... काही कारण सांगू नका त्यांना असं सरळ सरळ म्हणते..
समजून सांग म्हणजे मुलांना समजलं पाहिजे हो ते ज आकलन व्हायला पाहिजे मग... सगळ म्हणजे कळेल कसं काय?
त्या पद्धतीने आता शिक्षक शिकवतच नाहीत आता तसे शिक्षक पण फार कमी राहिलेत..... अजून पण तसे मात्र तळमळीची शिक्षक आहेत सोडा...
हा पण आपण मराठी आपल्याला शिवाजी महाराजांचा इतिहास होता आता झोपेच जर विचारलं तर आपल्याला ते म्हणजे दिसत ना ते आपवत शायस् खान शिवाजी महाराज असं काय काय रेशवर प्रतिज्ञा ते आपल्याला हे झालंय हो म्हणजे ते विसर विसरणार नाही आपण कधी तसं ह्या मुलांना म्हणजे कस समजूनच सांगत नाहीत फक्त असं म्हणजे
आणि ते आणि तो विषय हना कसा इंग्लिशमध्ये
हो हो इंग्लिशमध्येध्ये त्यांना सगळं आहे हिस्ट्री वगैरे आहे सगळं फक्त इंग्लिशमध्येध्ये त्यांना काय
काय समजणार त्यांना झालाय तो मराठीत कुठल्या भाषेत इतिहास झालाय मराठीत तुम्ही शिकवता इंग्लिशमध्ये
हा इंग्लिशमध्येध्ये
ब
आणि पहिले आपल्या शिक्षकांना बी काळजी असायची हो ह्या मुलाला समजलं पाहिजे तपास करत होते आपल्या वेळेस आजकाल नापस ही पद्धतच बंद झाली हो नापास त्या भीतीन मुलं शिकत होती पास अभ्यास करत होती आजकालण अपस करत नाहीत त्यामुळ मग करत हा पास करतात ढकलतात पुढच्या वर्गात त्यामुळे आता काही प्रॉब्लेमच नाही मुलांना त्यामुळे आता काय हवी नंतर वगैरे मुलांना लिहायला काय काय मुलांना आता परिस्थिती लिहायला वाचाय सुद्धा येत नाही.
होय आ होय दहावी पर्यंतच्या मुलाला साधं वाचा येत नाही ना मराठी ना इंग्लिश आणि त्याच आईवडिलांना पण काही वाटत नाहीे खरं म्हणजे
आपण तीन तीन आपले म्हणजे भाऊ म्हणजे ढ वगैरे असतील ते दोन दोन तीन तीन वर्ष एका ववर सापच करत पहि त्याला जर काय आलं नाही पुढंढक ढकलच नव्हत आजकाल सगळ्यांना ढकलतत पास करतायत चला पुढच्या वर्गात चला पुढच्या वर्गात
आणि दुसरा एक मुद्दा काय माहित आहे का जास्तीत जास्त होते माहित आहे का मुलान काही केलं नाही शिक्षकान शाळेत काही बोललं किंवा तुम्हाला काही पनिशमेंट दिली तर शिक्ष पालक पण म्हणत नाहीत दिली तर देऊ देत तुझं चुकलंय असं म्हणत नाही त्यांनी आमच्या मुलाला का मारले
आजकाल लगेच मग कंप्लेंट
करून आलो इथं आणि तुम्ही आमच्या मुलाला मारल तुम्ही आमच्या मुलाला का बोलला का पनिशमेंट दिली हा विषय काय नेमकं काय करायचं शिक्षकांचं पण काही
े सुद्धा जात नव्हते ओ का मारलं म्हणून कधी विचारयला पण मारा अजून घेतयला मारा अजून
बारा हा
तर आजकालचे पालक बाई माझ्या मुलाला मारलो हे काय गालात गळ उठला आणि तू गाल किती लाल झाला लगेच दुसऱ्या दिवशी भांडायला ऑफिस मध्ये
ह अह भांडायच जाऊ दे नुसतं बोललं ना तरी आमच्या मुलाला ते शिक्षक असे बोलले असं त्यांनी म्हणून सरळ सरळ हेच करते
हो आजकाल नाही हो सगळं म्हणजे आता काय म्हणतात ना मुलांचं भविष्य खूप वात धरत आहे असं वाटतं
होय आणि त्याला जबाबदार पण आपण तेवढाच आहे आपण बदल आपल्याला तयार नाही आहोत बदल स्वीकारायला तयार नाही आत म्हटल्यावर असंच होणार आहे
आपणच ह्या सर्व परिस्थितीला आपणच जबाबदार आता ह्या ह्याच्यामध्ये आता एवढी महागाई ह आपणच जबाबदार एवढी वाढली महागाई वगैरे
होय फाईट करायची नाइये ना आपण फाईट करणं शिकवलेलंच नाइय आपण नको त्या गोष्टीत फाईट करतोय
हो नको त तर लगेच आपले लगेच मंडळात आता बघा ना आता गणपती वगैरे सुरू हो द्या लगेच आपली मुलं मंडळात दुर्गादेवी मंडळात हा तसल्या गोष्टीत आपले एक नंबर असतात
हो मग काय ते पॉलिटिक्स हाय ओ मणजे अस असं आपल्याला ना ती असं ही केलंय बरोबर तुम्ही ना बाकीचं काही विचारू नका फक्त तुम्ही हे करत जावा आसं तुम्ही कुटले प्रश्न विचारू नका कुटल्याही गोष्टी वती परिस्थिती वती तुम्ही प्रश्न विचारू नका त्याच्याशी फाईट करू नका त्याचे सोल्युशन काढू नका ते हाय ना चाललंय ना चालू दे तुला तुझा प्रॉब्लेम नाइ ना संपलं तुझ्या घरापर्यंत जोपर्यंत येत नाइ तोपर्यंत तो तुझा प्रॉब्लेम नाही
नाही नाही हो पण आजकालच एक एक असं म्हणजे चांगली गोष्ट आहे की आजकालची मुलं अशी जिद नसत आणि म्हणजे कसं कॅमपुटरच योग त्यामुळे मुलं आजकाल चलाकय आहेत म्हणजे असं बघितलं ना एकीड वर्षाच्या मुलांना पण कि कॅप्चर करतात लगेच एखादी गोष्ट पहिले आपण पहि सहा सहा वर्षाच झालो सहा सहा वर्षा तरी आपल्याला का कळत नवतंणजकाल एक दोन वर्षाच्याच मुला मोबाईल चालवा येतोय किंवा बोलायला हायला कि त पळणं वगैरे हे ते म्हणजे भरपूर म्हणजे मुलं कॅप्चर करतत ना म्हणजे असं
हो पण कसंय माहितीय का काही गोष्टी ना त्या त्या वयात समजल्या तरच त्याचा फायदा आहे त्याच्या आदीहून ते मुूल हुशार आय किंवा ते हे आय असा त्याचा अर्त होत नाइ कारण जेवढं त्याला नॉलेज असेल ते तेवढं डायजेस्ट झालं पाहिजे त्याला अप्लाय करता आल पायजे एक्सट्रा नॉलेज पण क नाइये ना
पालक पण एवड साक्षर नव्हते हो की मुलांना रोज शाळेत जायला पाइजे अभ्यास करायला पाइजे नाइ गेलास तरी चालतेय आज कुणाचं लग्न आय ना राहू दे आठ दिवस शाळा बुडली उद्या कुठे गावाला जायचं शाळा बुडली म्हणजे शाळा वगैरे बुडली तर पण लगेच ते शाळेमध्ये बोलावणं होतं किंवा लगे ज म द्याव लागत म्हणजे आजकाल म्हणजे चांगल्या गोष्टी पण आहेत काय काय
हो आहेत की चांगल्या गोष्टी भरपूर आयत पण ते झालंय कस मी मगाशीच म्हटलं ना की फोकस सगळ्या नको त्या गोष्टींकडे आहे
हो हो हो नको त्या मणजे पहिली कशी बोल खेळायची वगैरे गेम काटक होती आजरी वगैे जास्तशी पडायची ह नाही आजकालची मुलं कशी जास्तीत जास्त इंडोर त्यांना कस वेळच भेटत नाइ ग्लिश मिडयम वगेरे शळा शाळा क्लास परत
नाही पालक पण आणि शाळा पण आणि आजूबाजूचं वातावरण पण त्यांना म्हणते की तुम्ही फक्त ते इंडोअर करा दुसरं काइ करू नका असं चाललंय
हम्म चालतय चालतंय बर भरपूर टाइम झाला ठेवू का
हो हो चालेल की ठेवा ओके
ओे ओके बाय
हा.